हॅलो!
आवाज तुम्हाला येतच नव्हता
कस काय ग?
काय माहिती, माझं येत होतका तुम्हाला?
हा!
तुमच्याकून माईक बंद होतं काय कौन बाई?
नाही, नाही माइक कायचं, असंच मी आता लावल
आता रात्री आपण नाही बोललोकां दहा मिनिट त आलं माला आता येईनच ना ते.
नही तुवा आवाज येत होत पण मला तुवा आवाज किलेर आला.
मी त म्हणले तुम्हाला डबल करू का, हॅलो, हॅलो दोन तीन वेळेस म्हणले. जेवण बिवन झालं?
जेवण कराचं आहे घरी जाऊन नाष्टा करून येल हे, हा नाष्टा करेल हे. पिचकारी मारुले माल ते सोयाबीन टाकायची आठ सऱ्या राहेल है त, कई भुईमुग लावली एक सरी
अ हो का!
हा इकड लयी घाण होयेल ये, तुरी लावाच्यात पण इकड लयीचं घाण झालीत. त म्हणतात ते औषध मारून मंग तुरी लावू
आणि एकच सरी काहून लावला भुईमूग?
आजुक लावाचं हे, पण मग त्याच्यात हे ना पाणी तुंबेल तिकडं.
हूं!
ते खराब होऊन जाईन म्हनलं, जरस, जरस वाफेवर आलं का मंग लाऊ लयीचं खाऊन घेत्या ना हरण पोरी घरी दोघी बी
आगरेवती
हा!
लाईट आल्या सतरुली वे नीसती ये जाय, ये जाय, करूली लाईट लगे
तिकडची बि का?
हा!
घरीबी आज कुणालाईट होती दुकानावर.
हाऊका लाईट येका?
हूं हूं सकाळी गेल होतो, आता येता येतच करू राहिली
करुली म्या दर्शी चालू केली का बंद झाली, चालू केेली बंद झाली.
हा का पाणी मोटरिच का?
हा! हा पिचकरी माराची तमाट्याला चालूय माराची, कारल्याला मारली आता
हाव का! कितीक राहंल आता?
आता त आजू तीन एक टाक्या लागन, पण मोटर बंद झाली ना पाणी नाही एक टाकीभर नाजु
हा का!
लयी जीवरात वावरात लई पाय जवूरलीत एकत वल्लगच हे.
हं आनवल ना पोटरे भरात हे ओल
हा आजुक ते सोयाबीन लावला जायच तिकड कारला ठीक हे आता काकाच्या वावरामधी
रोज मिटिंग राहते कां तुमची?
नाही, नाही अचानक ठेवली त्यानी, त्यान का सांगितलं जे विधवाबाया आहे का?
हूं हूं!
तेव्हा ह्याला हे करून घ्यायचं
का?
बर घ्यायचा.
हम्म.
आ न मोबाईल नंबर घ्यायचा त्यांची यादी द्यायची. हो साक्षरताची. नाही ना, इध शाळेमधी सर लोकायला.
हा हो का. हा.
आता दुपारूत जाऊ म्हणल आ दुपारून जाऊ न तेवढी यादी देणहे.
कुढ शाळेत.
आज जा यादी करून ठेवाय ची उद्या शाई सरला नेऊन द्यायची मुख्याध्यापकाला. मी सुवर्णा ताई चे दोघे जणी त्या करल्या गावात.
हव का त्यांचं केवाय सी बी चालू होती रात्री
आता मी यावर लढ जाईन करीन तेवढं शंभर वह्यांची आधी देऊन देईन.
हा. तुमच्या माग ते वावराच बी राहतन सापडला क नाही फोन काही?
नाहीय बा फोनच नाही सापडला त्यो.
नाही डबल लंपाय जास्त होईन कधी, कधी चालू
चालू करा कालड बंद करून टाकलं.
पाड फेकून दिला असून आणि जे आहे ते टाकन आसल.
हम्म.
ह ना.
तस केला अस ना,
हम्म कार्ड तरी कह्याल चालू करू
कार्ड चालू झाल्यावर धरल्या नाही जायचं का?
हम्म.
तेचान आहे ना,
म्हणजे काय पुरणार आहे कधी ना, कधी घडकीवर येनस.
पण आता थोडी मजाच वाटणार्याची
हो.
आता तर झाले ना, कायल मोठा थोडी जुनाच होता तेिकडं नाव वात आलं के एवढा. परण हा तिचं काम धकत होत त्याच्यावर. अनार हे. त्याच्या मधी बॅलेन्स मारल होत साडेतीनशे रुपये.
हम्म.
सकाळीच मारल होत.
हाव.
ते सकाळीच बॅलेन्स. मारल्या नंतर ये असं झालं.
मग त रिस्त पट जास्त आहे म्हणे आमच्या.
नाहीय रे कोण म्हणी?
संगीता काकुंते
तुमच्या म्हातारीची तब्येत ज्यादा. आहे.
हम्म काही खाय ना, नाही पिय ना, नाही.
काल तर चांगले चहा बरोबर बिस्किट खाल्ले ज एक पोळी खाल्ली रु पलीन दिली चोरून त भाजी सोबत.
काय तर म्हणे अर्धीच पोळी खाऊन राहिली
म आता म्हातार माणूस हे आता हे बई सकाळी छान बिस्कीट खाऊ घातले नंतर पोळी ख घलशन हा उजून पाश्यान मग त किती खईन ती.
पण काय तर आपले उरहिली म्हणे
नाही आम्ही गेलो काल तर काही नव्हती बोलली चांगली मला बाहेर घेऊन चाला म्हणे
हे बाय रिवाज के आमच्या गर्जा
नाही नाही चांगले दिसते म्हातारी आला मला ते ते सगळे आलेले आहे वावरामध्ये
पुढे इकडे शेतात.
हा.
त्यासत काय करू रा बादला राहिला काण बाई आलं आहे का कोण बाया रोजाने लावले आहेत का
काय माहिती बया मात्रच्या तेन म ते आपणनी पाहिलं आ तर तबेत. जाात असतात कोणी कोणी आले थांबलं असताना घरी
हम्म. तिची सासू आली होती सकाळी
आले पुठे जायला असन येता यता आले असन भेटाला.
तू जणू दे्यान आणळायला ब.
ह का.
हम्म.
त्याच्या न आले असेल.
जा्याद जाद आहे स बेशू सकताले आम सकडे स थोडी ज्यादा आहे.
संगीता आता काही बर बरमती चांगली हे पुढच्या. बसले म त कायच हे
का आपण त्या आली ना लगे म्हणजे न आता आपल्याला घरा आवररायचे सुटकां बाहेर काढायचे मतरी आधीच जायला पाहिजे.
अरे राम अजून म्हातारी गेली नाही काय नाही. तुम् सुतका सातकाच्या विचारा फरवल्या मग त नाही जाता अजून. हो ना म्हातारी नाही जात अजून बारा महिने म्हणा
त्यांच्या मनात आता ही बाार काढल ति जा
हा माराच्या आधी स रेंडर सुरल तिच्यावालं
दोन वर्ष नाही नाही तर दोन दोन दिवसात तर काय होई भरोसा नाही.
हम.
वहिले वाचली आहे बगल्यावरच.
नाही नाही म त एवढं काही आहे नाही बोली गेली म तरी चांगली का नाही म्हणलं का आ.
अरऋ तुझ्याचं बर आहे.
कत जाला.
काय उरल म्हणजे ईद आल्या डोकं दुखत पुोढं दुखत
कवळ झाला तिला काय झालं अस.
नाही नाही दज ममी मन बे लोगंधाला दस चलू म पूरीच
हा. मग कोणाच्या घरात नाही दारात नाही कोणी चहा पाजीत नाही कोणी कही देत आणि कस काय कोणी काही करीन ग कोणाला काय घेणं देणं हाय अमृता काही बोलातव्हा तिची मम्मी म्हणे तुम्हाला
इकडं बॉलाला अलती की कुलता बाद कुणी तरी नाही काय अस तुमची बंदरी शिवती होती आणि आंटी होती नानी त्या होत्या
हम्म
तस माया ऋतूच लग्न झाल
हा ऋतूजाच लग्न झालं टनटणीत ये सारी चांगली याय
डोक दुखत पोट दुखत बरच नाही रात म्हणे पोट सोनोग्राफी केले पण मी नान म्हणे
को निरिकवणे पोट दुखू राहील
तेच नाही
आपण त्याच्या मग कोणाच्या लेकराला च्या प्यायला बोलत नाही कोणाला ये म्हणत नाही जा या म्हणत नाही पायच नाही फक्त तेवढी आशा आकाश पोरीला बोलतोय आम् मी चा प्यार मग म बोलतो कोणालाच हेे आशा बायाले संशय येतय हा फक्त आशाकाशपूरीला नाशाकाशपूर गी ना आल्या आल्या घरात घुसती बोलन सगळ्याला
हा
त्यांनाच बोलत आपण च्या प्यायला त्यांनाच बोलत आपण कोणाला हा प्यायला बोलत नाही आणि कोणाला काही म्हणत नाही बोलत नाही - कोणाला कारक्रमा पडेल आपलंच आपल्यात यांनी लोकांचं जाती धुवायला नाई सगळ्याच्या पोटातच काळाच उठते हा सगळलच लेखी बळी कोणी - का म्हणे सगळला काम करू करू फुसकटो द बरहिली सारयची सारे काम नाकोद्र उंदवरल र का कामल कोण अल बोळ कान -
सगळे सारखे पुढ राहत्या सगळ सारखे न राहत
तेत आहेच
म अस त्याच्या मनात लवकर द अस
हा ते खरच ते हवं
आपल्या मणी नाही आणि ध्यानी नाही आपलं दुखलं त बई अस दुखदासन गोळी घ्या आणि हे करां
हा आता या दीदी च स पाय ना पर्वा दोन दिवस झाल तर स्फोट दुखरला आमी काही मनावर घेतला नाही गोळी आणली नाही मग आज काक देहा काकुन पाहिलं तर म्हणे आग हीचा पाय खालीवर पडला काय करण म्हणे नळ गरली पण याच्या पोट
हम्
मग काकून पोट चोळून देईल तचं
अ काय की क साईकलीवर गेली आली नाहीतर मग वावरता हे काम केलं - त्या दिवशी ते वावरात कामान झाली असून मगका टाक
ला नाही का नई येत पोरी इकड
येते ना अस राहुल येतो पुरी नाही येत राहुल येतो
हा हा हम्म दुकुन अर्धा तास ही असं नाही झाला अजून
हम् बरं मी करते खूम फोन हम
हो.